हो.
तुमच्या त्या, अभिजित पवारचा फोन आला होता मला.
मग काय म्हणते.
मी त्याला सांगितलंय संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, तो म्हणे सहा वाजेपर्यंत टका, म्हटलं ठीके ते सहा वाजता येतात म्हणल घरी.
हम्म.
एक तर त्यांचा फोन नाही म्हणे चालू.
तो म्हटलं का?
हा तुमचा फोन नाही म्हणे चालू, त म्हटल अठ्ठ्याण्व वाला, म्हणे तो नंबर नाही माझ्याकडे. ताई, म्हणलं मग एक काम करा, मी संध्याकाळी येतील ते तेव्हा टाकायला लावते म्हटलं. म्हणे मग साहा वाजे, म्हटल साहा वाजता ते येतात घरी. ठीक आहे म्हणे मग टाकाला म्हटलं पैसे कमी आहे म्हणून. अयऊ जव्हा आता हिला कॉल करायची आता भाऊ चाली का.
कोणाला कोण आहे
आं
कोण आहे.
बईण तुमची वैशूबाई.
तुला ना माझा कॉल चालू आहे तिकडे.
हा ना तिचा फोन ये म्हणार कटकेला म्हणजे समज ति
कसे होजलदा.
हे चारच करत तिने साधा कहीले करून सांगत असाल तर उचला म्हणून.
हा.
हा मी आता वैश हच्याशी व हच्याशी बोलत होती. तेजश्री संघ तिच्याशी बोलली मग. तुमच्याशीि ब तुमचा लाव येईनच म्हटलं यांचा म्हणजे याला उठव राहिले खिडक्या उघडल्या त्याचा जो आवाज केला. त्याला म्हटलं ताटा बाय बाय मी चालली एवढ्या जोरातत बोर राहिल तरी डराडूर झोपेला य तो म प त नाव नाहीेतच. हा झोपलेला आहे राडूून हाजू रायला खुशल. अकरा वाजल्याच झोपला येतं पवणे अकरा अकराचा.
होट लाग न म.
नाही उठून राहायला.
अस ब क का म
हा गालतल्या घालत झोपी ते डोळे पॅक करतो अजून अजून.
ल महीतून.
मुद्दाम करून राहि त्याला माहिती आज आपल्याला उठ राहिली म्हणून आपण उठतच नाही. डोळे खालीवरर खालीवरर करतो असा पापने ते कसा हज होतो भमता आ ताट बीस अली गोपच्या गाडी घूर झाचालली घूर झाचाली
ह
ओ ओ हस होतो डोळे खालीवर कालीवर करून झोपत गालत ला गालत-
ह् काय काय करतोय का?
काही नाही तुम् जेला बसले अजून.
झालं जेव्हा लवकर झाला लवकर.
का बर एकटे काय?
नाही नाहीघदा नाही आहे लोक आ जडीशी जायचं होतं ना.
हम्म.
तुसांच आवडलं थोडं लवकर.
मग जायचंय का तिकडं
आ तथड आहे
आणि पैसे टाका भाऊ पहिले त्याला म्हणा
हा हा हा
हा ते हप्ता भरून द्या बाबा तेवढा
चचा नाही तो रात्री फोन होत नाही आराम
मग मग रात्री पोहण्या आलाय तर
नाही तो फोन आलाच
हा तुमचं ज तुम्हाला म्हणाव तुम्ही नंतर टाकवतो टाकवतो मागे नको लागू तुम्हाला चार दिवस आधीपासून सांगत असते मी तुम्ही करतेच नाही चार दिवस आधीपासून करायचं ना मागे लागायचं ना चार दिवस आधीपासून
अच्छा दाखल आ ड दाखल लाव
काय थोड्या वे टाकायला ला होतं थोड्या वेळे हा ऐका काय म्हणतोते मी कायतरी बोलत होते. हा तेवढे पैसे टाकून देते अकाउंटचे आणि त्या याचे दोन झालेले दोन शनिवार.
कोणाचं
सहाशे सहाशे
कोणाचे हॅलो आता
हा बला
कोणाचे
माझे
तुझे
हा
मला नाय कळालं
जाऊ द्या मग नाय कळालं किती असतो जेवली तम
आता आम्ही
बारला जोली का ह साडेबारा तेरातच आराम केला का आणि ते हा मी ते हे म्हणतो तथ हे करायच कामगार योजनेचा आठवून करून द्या त्यांना
हा कामगार कर सांगितलं
कामगार योजनेच आठवण करून दे त्यांना
हो
हा तेवढं हे काटून करून द्या तुम्ही हो हो करता नाटण करत नाही काही नाही मग ते पण ते पण करून द्या आणि त्यांना पहिले आज तुम्ही आता पहिले टाकून ठेवा म्हणा माझ्यासोर टाका म्हणा पैसे त्या हजार रुपये सा तुम्ही परत मग शंभर रुपये हे आणू देन ते आणू दे शंभर शंभर खर्च करता मग कमी पडतात
ह सग तो पोरी रवया
हा ठीक आहे चालू
बाहे तिचा उचार हो मग तुचा फोन येलतोय ना
येतोय आता रेताय चाला आता
ह तिचा हललं का का तो फोनला
मग अशी लावलं जाऊ कट केला म मरता मग अशी लावला तर या कररी का म्हणवतं मग अशी बोलायला आता सगळे बोलू राहिले नवऱ्याचा फोन चालूयं
त्यांला माहिती आहे ना त्यांचा फोन येन त्याच्यामुळे आताच फोन लावा
त्याच्यामुळे म्हटलं एवढ्या कोणीच बोलायला तर नव्हतं मी सगळ्यांना फोन लावले पोगं झोपला म्हणत चला निवांत आहे त लावू मग म्हंता फोन नाही लावती फोन नाही लावती म लावाव.
हो आता हे कोणाच पुरच राहिल
ती भाऊजींचा करता शिंद्रेन ताई
वयसू
वैश वैशूचाच करीन.
लखनचा
लखनच नाही झालेलं, लखनाला जमत नाही ते कसं काय करायचं ऍप खोलायचं त्याला काही जमत नाही ते.
ते तर तिच्या त्या शेजारच्या पोरीने करून दिलं तिला आणि त्या पोरीने पण केलं ती च्या मोबाईला म्हणून मग ते झालं तिचं.
हो का?
हम्म असंय ते.
दोनीकडं केलं म्हणून झालं.
हा दोन्हीकडे केलं, आपल्या आताशी सतरावा झाला अशील हा कॉल.
हा.
हा ना मी तेच म्हटलं. सतरावा झाला अशीन आत्ताशी आपला हा त्याच्यात आत्ताशी हा दहाव दहा मिन आता सात मिनिटाचा हुन राहिलाय, नाही तर तुम्ही दोन मिनिटांच्या वर बोलतील ना
मग ते दोन मिनिटाच्या वर बोल बोल्ले नाही कि ते जास्त नाही बोलले कि ते पॉईंट कमी धरतात मग. जास्त नाही धरत ते.
चालतंय चालतंय.
ह हाहा तुम्ही त्याच्यावरून कॉल बी केला तरी येतो ना जादा रिंग वाजतेच ना. त्यात नसलं तरी मग जेव्हा लावायचं त्याच्यावरूनच लावा ना.
चालतंय.
हम् चालतंय चालतंय ठेवा मग आता जाऊ द्या आता. करा मग काय आता थोड्या वेळानं लावला तर लावा नाही तर मग घरी आल्यावर परत करता येईल.
हा ठेवा, त्यांना लावुन पाहते मी जाऊ दे.